हा बोला.
आवाज आलाय काय?
यालय की
हम्म काय करायलात.
काय नाही मालवण मध्ये आलोय. सुरुवात झाल्या पाऊस जोरात चालू झाला.
पाऊस हाय व्हय तिकडं?
हम्म हम्म
हम्म बर बर मग समुद्रात बोटिंग तेन सगळं चालू हाय.
नाही नाही बोटिंग वगैरे सगळा बंद हाय
हम्म
आता इथं पहिला पाऊस चालू झाला. मानसूनचा
हा हा
हम्म आता तिथ इथल्या लोक माणसाला विचारलो.
हम्म
इथन पुढं चार महिने पाऊसच म्हणाला.
मग आता चार महिने बंद बोटिंग बिटिंग सगळच
हम्म बोटिंग बंद, समुद्रात जाण बंद.
हा हा हा मग आता लोक तिथं कशासाठी जातात बोटिंग बिटिंग बंद आणि मग
निवांत राहायला. होय. मासा वैगरे खायचं.
हा हा हा आता कुठले कुठले पॉईंट आहेत मग तुम्हाला
आम्हाला इथ आता राजकोट किल्ला आहे. बगन्या सारखा,
हम्म
परत रॉक गार्डन आहे.
हा हा हा
पारकेट ह आहे
हा हा हा
हम्म
हम्
आणि पाऊसच्यामुळे गर्दी कमी आहे
हा हा हा
हम्म
गर्दी कर नसल्यामुळे निवांत राहता येत असेल
हम्म
हम्म मग तिकड सगळं नॉनव्हेजच मिळतय काय व्हेजिटेरियन मध्ये पण चांगलं असते
हम् सााखर पण असते का बलेक असतय वर्णन भाग
हा आणि ते हे घावणे असते
हम्म नाश्त्याला सकाळी गावणे गाऊन तर का नाही
हा हा हा ह
हम चगला
हा हा हा मालवणसोबत अने कुठले पॉइंट आहेत फिरायला म्हणजे दुसरं कुठलं गाव आहे फिरायला चांगलं
अ कुलंदरा बीच म्हणून एक काय
हा हा
मला तिकडे कुणतेस पण हय
हा हा हा
पट्टिक शिवलिंग हा लक्ष्मीनारायण हम्म लक्ष्मीनारायण मंदिर आहे
हा हा हा
आणि त
ट्रिप वनडे मध्ये होता काय त्याला वस्ती कराला लागत गोष्टी करायला लागते
हम् सकाळ आता आम्ही गगन गगनगिरी महाराज दर्शन घेत रनगिरी मारल मठ
हा हा हा
कतना कास ब्रिज केला नापने
हा हा हा ते
कलंं म खर
हा.
हा हा.
म तीतन रॉक गार्डन
हम्म.
सरला म तारकर्ली. म सकाळी देवबाग. मध्ये संगम
हा हा खाडीच हा हा हा संगम. तिथं मध्ये ते, आयलँड तिथं पण पाठवत नसतील आता?
नाही नाही.
हा हा.
सगळ बंद हाय.
हम्म.
सकाळी उठायचं आणि हे करायच म्हणजे समुद्रात जरा आणि जरा खेळत्यात.
हा.
तिथून मग वेंगुर्ला बीच तेन करायचा.
हा मग ते आता ते म्हातारी च चूळ वगैरे दाखवतात ते पण बंद असेतील सगळंच?
ब बंद आहे बंद समुद्रात आता बोट जाणे बंद आय आता हे समुद्रात जायला पण तसच बघायला समुद्रात जायला पण तस आता माणस बंदीच आहे. पण आता आपण काय
हा हा.
आता किती गुडघ्याबर पाण्यात जातय हम.
बर बर. ह् आणि राहण्याची सुविधा मेन गावामध्ये चांगल्याय का आसपासचा एरिया चांगलाय?
आह?
राहण्याची सुविधा कुठे जास्त चांगली आहे म्हंटल?
राहण्याचीवय आता हे कसं कण कवली सगळा आहे क नाही
हा.
कणकोली हे सगळं कणकोली ह्याच्यात गेले ग टुरिस्ट म्हणून घोषित झाले नाही पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालय. त्या मु काय असडत म सकडं राहाच
हा हा हा
चिंगुर्ग जिल्हा श पर्यटन नियम याय कर
हम्
त्यामु सगळ इथे टुरिस्ट लोकांना चांगला आहे
हा हा हा
हो एकदम मोठा पणाला ग
होय इकड काय नाही हा पाऊस काल होता इकडं वऱ्या आणि पाऊस सोबत होते आता काय नाही तो तोस्करर
हो धोळा पाडा
हम्म हम्म हम
हम्
बर बर आणि काय जेवण झाले की नाही
नाही आता ऑर्डर दि रे आता नऊ सा नऊ जेव
हा हा हा काय ऑर्डर केलाय म्हणजे जगन्नाथ
जेवणात शाकाहारी दहा आणि मच्छी दोन आणि सुरमई तीन
शाकाहारी म काय आहे
आ काजू पनीर म
हम्म
हो
बरबर तिकड हे पण चांगली मिळते कि फलकडी म्हछा हम्
ठराव ठिकाणी चांगलं मिळते क ठाणी कसं हे करतात पैच पाणी जास्त मिक्स करत
हम्म
हम्म
ते ह्याच्यात नाही येताल काी नियमग कोकनड एकदम.
नको म्हंटले तने
हम्म बरं.
त्यानी कस ते र रील बघून क नाही हे करलयाता.
हा
मरीन मध्ये कसं ड्रोन छोट असते का ड्रोन मु भारी वाटते.
छान वातेटे हो.
न तिथे गेले काय नसते.
हम्म हम्म हम.
सुुरंगी कॅफेला गेलो सुुरुंगित कॅफे
हा हा हा.
निष्ठा टाकून बघकी शरुंगी कॅपे
हम्म तकण बोलतो की
बघायला एवढं असं मोबाईल पण बघायला एक दो एक नंबर आहे. ते गेल्यावर काय नाही. होळ पहिला बुकिंग करायच आहे म्हण ऑनलाईन बुकिंग आता जेवणाचा टाइम म्हणूस ऑनलाईन बुकिंग करणार.
जेवणाचं कसं ऑनलाईन बुकिंग करणार
माणूस तर ये काय पाहिजे घेणार खाणार आ एंट्री करायलाल तर आज बुकिंग करूया
हम्म.
हम्म.
आवड हाय. असल काय उपयोग नाही. व्यवस्थित जाऊन बघून आप आपल्याला त परिसर आवडला ते चांगलं वाटते.
बरं मी काय म्हटल राहायचा विषय असला तरी वेगळा जेवायचा विषय इथ
हा
हम्म जेवायला तुम्ही ऑनलाईन बुकिंग कलाय म्हटलं बंड का माहि
होय.
माणूस कस जाणार हॉटेलमध्ये मेनू कार्ड बघणार काय काय आहे जेवाला
हा आणि समजा आपण गेलो जाताना काही तरी खाऊन गेलो असलो आणि आपला कमी भूक असली किंवा जास्त भूक असली तर कस ऑर्डर करायच आधीच आधीच कस सांगणार मला एवढी भूक आहे मी हे खाणार आहे म्हणून मग तुम्ही जे ऑर्डर केलाय ऑनलाईन बुकिंग काय केलय ते खायला पाहिजे तुम्हाला
हम्म.
आणि समजा एखाद दिवशी तुम्ही हा
मी गेल्यावर त्याणी म्हणालेत आंबटला का हट हॉटेल ला हॉटेल ला कशाला बुकिंग लागतय ते काय मी राहणार नाही काय नाही जेवण काय जाणार आहे नाही ये नाही मी ऑनलाईन बुक नसलं तर जात इंटरे हाय राहू दे
हम्म हम्म हम्मं
आलं मगच होज्यात जेवलं अतरामध्ये कचरा तिकटामध्ये क नाही घेऊन मिळालं शाकाहारी स्पेशल शाकाहारी दीडशे रुपये आणि साध शाक करी तेवीस दोन चपाती चवळीच भाजी बटाटू वांगी पापड लोणचं अस मिळालं
हम्म हम्म हम्म चांगला मिळालं
हम्म
तिकडं लोक खरं सगळे नॉनव्हेज खायलाच जातात खास करून
अस काय नाही कस असत सांगतो ऐकूण घे आ ता तू फिरतेस तू आता काय
तुला इकडच निसर्ग आवडतय म्हणून येतेस.
अ हा म्हणजे खास करून लोक निसर्गापेक्षा सी फूड मिळतय म्हणून नॉनव्हेज खायला लई करतात
आहे तसली पण हाई सीफुड खाणारी पण ते शौकीिन आहेत ते वेगळा वर्गाय आणि निसर्ग बघण्याचा त्यो वर्ग वेगळाय
हा हा हा
हम्म येतात का नाही त्यानी एक रूम घेत्यात पहाटे जाऊन तिथं लिलाव धरून लिलाव मधन मासा आणून खाणार त वर्ग वेगळाय
हम्म हम्म.
आपल्यासारखे ते काय तर मिळेल ते खाऊन वरण भात खाऊन आपलं इकडे पॉईंट बघून जात्यात.
चालत चालत.
पोरं काय करायलात.
पोरं खेळा लागल्यात.
चालते जेवा म नंतर बोलू या.
हा.
जेवा म्हटलं आता नंतर बोलयात.
हा ठीक आहे.
हा चाल ठेव काय.
अच्छा.